बर.
बोला.
हॅलो आवाज येते कसला तरी आवाज आवाज.
हा बोला आता.
हा तुमच्याकडे झाडे लावा झाडे जगवा मिशन चालेल का? ी प्रोग्राम अस प्रोग्राम वगैरे
हो चाल ना.
हम्म आजच्या जगात झाडे कमी ना खूपच.
हो ना गाडी लावल्या पाहिजे.
हम्म खूपच कमी याच्या युगामध्ये झाडे लावलेच पाहिजे.
हो ना.
तुम्ही काय करता तुम्ही लावता कि नाही साडी
हो लावतो ना आम्ही कॉलेजमध्ये स्कूलमध्ये घरी खूप ठिकाणी लावतो झाडे झाडे आप आपल्या महत्त्वासाठी आपल्या जीवनासाठी ना.
हो अजून झाडे लावले लावण्याचे किती फायदे होत. ते असंच म्हणत का झाडे लावा झाडे जगवा आपल्या अस्तित्वासाठी आणि पृथ्वीवरील पर्यावरणाच्या संतोलासाठी अत्यंत महत्त्वाचे विषय काय आहे ते.
हो ना झाडे जगवा झाडे लावा हे केवळ नारा नाही तर पर्यावरणाचे अस्तित्व आहे.
हा निसर्गाला मनवाला दिली म जनवाने दिलेलीी प्रकृती झाडे लावा अनमोल देणगी माणसाने दिलेली.
हो ना झाडाचे महत्त्व पण किती आहे.
खूपच ये ना झाडा आणि झाडे झाडे राहिले तर मग त्याच झाडे झाड राहिलं तर आपण जपतो झाडा. आणि ओक्सिजन भेटतं ना आपल्या
फक्त झाडे लावणे तर नाही पण पुरेसे जगवणे. पण गरजेचे आहे ना त्यांना
हा मग तेच ना कि त्यांना झाड लावलं त्यांने जगवलं तर त्याच्याने आपल्यांना ऑक्सिजन भेटतं आपलं कार्बन डाय. इड ते घेता मग किती फायदे तेच आणि आपण जग तोय कार्बन डायआॅक्साइड म पावसाच्या चे प्रमाण पण किती कमी म्हणजे अत झाडे नसतातच आताच बगा आता पावसा प्रमाण किती कमीए
हा.
हम्म झाडांमुळे ढग आकर्षित होतात आणि वेगवेगळे पाऊस पडता. वेळेवर पाऊस पडता. आता तर तसं पण नइ झाडेत नइ इथ वेळेवर पाऊस कुटे पडेल हा काय जून तुमचा अ अरदा जून निगुन गेला आज तुमची चौदा तारिक होऊन गेली उद्या पंधरा तारिक ऊन जाईल अरदा जून निगुन गेला. तरी पऊस नइ पइल्या लोकांनी म्हातारी लोक कशे म्हणायचे दहा तारखेला पऊस पडतोच प चय आजुन. हम्म तापमानाच पण नियंत्र ण नइय यादरतात खूपच तापमान त्याच्यामुळे झाडांची सावली आणि बाष्पीभवनयामुळे वातावरणाचे तापमान नियंत्रण त्रित बु ह राहते. ज्याहच हो सावली वगैरे असते म्हणून नाय तर सावलीच नाइये झाड नाई तर सावली कुटुन सावलीच नाई तर मग तापमानाचे नियंत्रणच कस काय तशीच रात मग
झाडे लावले पाईजे झा अ झाडे म्हणजे आपल्या जीवनाचे खरम पूर्ण महत्त्व पूर्णए.
हां आणि अ आय तेच बी वेअ विवित प्राण, पक्षी, प्राणी आणि किटाक, किटकांना झाडे आश्रय देतात. आता पक्षी पण दिसत नाई एवढे झाडच नइ तर पक्षी कुटुन दिसलं?
होना
मग किती पक्षी पाहिले तर किती प कोकीळ, हम पाहिले नाई अशे पाय जे पाईले नइ ना ते पक्षी दिसायचे. आता तर
आम्ही तर बगीचा आमच्याकडे बगीचा पणए आमी तित खूप नवनवीन झाडे लावतो. ते रोज पाणी टाकतो. ते त्यांची खूप काळजी घेतो.
दरवर्षी तरी प्रत्येकाने दरवर्षी एक तरी झाड लावायला पाईजे जर या जगात प्रत्येक माणूस एक झाड तरी लावेल ना न वर्षाला तर कितीक झाड हुन जातील.
हो ना खरंच झाडे आपल्या जीवनासाठी खूप चांगलेए हानीकारक वगैरे त नइ आपण झाडे लावा हेए घोषणा दिली पाईजे इकडे तिकडे जाऊन सर्वच लोकांना प्रसार केला पाईजे.
आणि शहरीकरन अ आणि औद्योगिक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जंगला जंगल तोड होत आये आता तर मग किती जंगल तोड करता पर्यावरण सगळी पर्यावरण समस्या
आणि ते काय म्हणत झाडाचे मह महत्त्वपूर्ण कोणते प्राण वायू वगैरे काईतरी असतं ना ऑक्साईट सोडत आत मग डाय ऑक्साइड ते प्राणवायूमध्ये झाडे आपल्या जगण्यासाठी अत्यंत ते ऑक्सिजन
वाढत दुष्काळ आणि अवकाळी येता
आपली जंगलामुळे पाऊस जर पडला तर ती भुजल पातळी वाढण्यास मदत करते.
हा
आता प्रदूषण नियंत्रणपणे हवा आणि ध्वनी प्रदूषण कमी करण्यात- झाडे महत्वाची भूमिका बजावतात. तर झाडे लावलेच पाहिजे.
हा, ते पण अजून झाडे बघा झाडे नाही राहिले पाऊस वेळेवर- नाही येत. पाऊस वेळेवर नाही आला शेतकऱ्याचे नुक- शेतकऱ्याच नुकसान. मग धान्य वगैरे त्यांना सगळा भाव किती असत.
असतात कोण?
मग. जग पण कितीयं आणि-
आणि पक्षी वगैरे त्यांचे घरटे वगैरे-
म प्रत्येकाने आपले आता तर अस- करायला पाहिजे ना. प्रत्येकाने आपल्या वाढदिवसाला किंवा सणांच्या निमित्ताने- झाडे लावलीच पाहिजे. एक तरी झाड लावले पाहिजे. हे, आपण बड्डे वगैरे केक- आनतो अडीचशे रुपयाला, दीडशे रुपयाला, तीनशे रुपयाला काही काही असं आणतो. त्याच्यापेक्षा जर आपण एक झाड घेतलं ना दोन झाड पण
लाकड प-ला म्हणजे ते लाकड बन त्याच्यापासून आपल्या- वह्या वगैरे अभ्यासासाठी. ते पण खूप महत्त्वाचे आहे. फळ येतात. ते पण आपल्या साठी किती महत्वाचे.
आता झाडच नाहीये. मग फळ -फळ पण नाहीये. ते इे- इंजेकशन केमिकल वाले फळ. किती बाग- पहिले तर बागण बाग राहायचे. फळांचे पण झाडच झाड.
आणि ते घोषणा पण आहे ना.. जे नसेल वृक्ष तर जीवन होईल रुक्ष.
हा खूप आहे. मग अ-आणि लोकांनी जागृत व्हायला पाहिजे खरंच. इतरांनाही झाडे लावायचे. लावा-लावयाला लावण्याचे- महत्त्व पाठवून दिले पाहिजे. मग.. किती अ-हे.. आणि केवळ झाडे लावले पुरेसे नाही. तर त्यांना मोठे होईपर्यंत. जगवज जगव-जगवणेही गरजेचे आहे.
हो ना... झाडे लावली तर आपल्या अभ्यासासाठी- ते आपण वया वगैरे... नोटबुक वगैरे... बुकण ते सर्व ते. त्या लाकूड मूळचं बनत त्याच्यासाठी किती लाकूड मु- आपल्याना ऑक्सिजन पण भेटतो. आपली जीवनादाई आपली जीवन बी चांगले जातं. आप- आपलं आणि अजून लाकूड वगैरे त्याच्याने पण आपले-
हे आपल्या घरात आपण फर्निचर करतो. सोपे घेतो. किती डेस्क बनवतो. स्टडी टेबल म्हणतात. याला बघा. तो बनवत होतेते. सगळं लाकुडनच बनते ना. आपल्या घराचं दार म्हणा. कि आपलं जे अ-जेव्हाईला बस-बसायच्या खुर्च्या म्हणा. सगळं लाकडाचच असत. मग. आपण एखादा शो पीस पण मागवतो ते लाकडाचच असत मगं पर्यावरणाच्या स-समतोल राखण्यासाठी. झाडे लाव लावणे, हे ही काळजीची गरज आहे. खूपच काळजीची गरज आहे. ह
हो ना..
झाडे वाचली तर.. मानव-मानवजाती अस्तित्व वाचू शकत. ते जर झाड नाही राहिली तर.. मान-माणूस तर राहणारच नाही. कारण त्याला ऑक्सिजनच भेटणार नाही. आता आपण असं कुठे अ..? हा आता आपण कसं कुठं बाहेर गेले म्हणजे असं पर्वत सारखं कुठं फिरायला. तेव्हा तिथं पर्वत पर्वत पर्वत जिथे तिथे पर्वत आणि उंच असत तिथं कसं ऑक्सिजन कमी होत त्या ऑक्सिजनच मशी लाव झाड नाही राहत ना तिथ म्हणून ऑक्सिजन कमी होत
हो नाम झाडे लावा झाडे जगव आहे केवळ एक नारज तर आहेच मगतो ना पण कशासाठी आपलं जग आपलं आपण ते झाडे लावा झाडे जगवा राहणारा म्हणूनच ये
हा ते निश्त बोलून म्हणजे झाडे लावा झाडे जगवा
तर पण कोणी काळजी करत नाही तोडून देतात लाकडं वगैरे
मग पर्यावरण आणि मानवी जीवन यांचा ज संबंध आहे झाडे लावा झाडे जगवा हे
तेच नाही झाले आपण सर्व लोकांना सांगितलं पाहिजे आपण स्वतः ते काम के तर दुसऱ्यांनाही आपणम श
ह आणि झाडांशिवाय पृथ्वीवर जेवनाची कल्पना करणे अशक्य काय
हम
हम्म त्याच्याने ऑक्सिजन निर्मित होते पावसाचे प्रमाण म जमिनी धूप अन्न बनिवारा किती काही काही भेटतं. होर हो हो हो म्हणजे मनुष्याने जर पाहिलं ना तर खूप फायदा आय झाडाचा खरंच. एकतरी झाड लावलं पाहिजे. खूप छान हे प्रकृती अशी एकदम छान बनवली ए ना, की असं एकदम खूप भारी.
केलं पाहिजे आपण, सर्वांना सांगितलं पाहिजे.
हां आम्ही लावतो ना. आम्ही आमच्या बर्थडेला दरवर्षी एक एक झाड लावतो. न आम्ही दुसऱ्यांना पण सांगतो की तुम्ही पण बड्डे ला केक काापू नका पण
कोणकोणते झाड हे तुमच्याकडे?
अं बघा लिंब अ लिंब हे मग आपलं पिंपळाचं ए, मग ते अशोक वृक्ष ए. आता लिंब वगैरे हे त जास्तचे कारण आम्ही लिंब वगैरे लाव तो कारण ते कसं आहे त्याच्याने ऑक्सिजन पण भेटतो जास्त. ते पण होते त्यांमच्याकडे पण येतात झाडं कोणते कोणते झाडे आहे तुमच्याकडे लावलेले?
मोगरा आहे जास्वंद ए. बेलाचं झाड ए लिंबाचं झाड ए.
हां एकाएच्या ती फुलांपेक्षा ना म्हणजे लावा फुलांचे पण. पण फुलांपे क्षा जास्त करून लिंम पिं हा पिं हां हे लावा हे खूप भारी ए. आणि ते कसं आपलं ऑक्सिजन वगैरे म्हणजे कामात पण येतात. ठीके अ मोगरा वगैरे फुलांचं पण लावा, फळांच पण ला, पण हे जास्त लावा. हां, हां म्हणजे फुलांचं पण लावलंचं ठीके पण लावलीच पैसे, चला मग झाडे लावा तुमच्या पत्यतेक बड्डे ला एक. एक तरी झाड लावा आठवणी म्हणून. चला बाय हां ठीक ए.